हॅलो बोला तुमच्याकडें रेंज नाहीये का
आहे ना
आहे ना ह तेच तुमचा आवाज अजूनमधून ब्रेक होतय म्हणून म्हटलं
आहे वायफाय पण चालू आहे रेंज पण आहेत.
बरं.
चालते चालते बोला कोणत्या विषयावर बोलायचं.
हा ठीक आहे काय म्हणताय.
काय नाही चाललंय निवान तुमच्याकडेच काय चाललंय.
ह. आमच्याकडे पण नाही काय बघा आता नि म्हणतच आहे आता हे हॉस्पिटलला सकाळपासून होते जरा गर्दी आता कमीचईन जरा बसली म्हटलं चला कॉल तर करून घ्यावे आपल्या
हो हो आता पावसाळ्यामध्ये जास्त पेशंट येत असतील ना पावसाळा सुरू झाला की म्हणलं जास्त पेशंट येत असतील
पेशंटाचा तर मसाज चालोय ना गॅस्ट्रो वगैरे परत अ गॅस्ट होते डेंगू हची काय करतना टायफॉइड पण भरपरस तापाची
पाऊस सुर झाला गे पाऊस सुरू झाला गे. अ वगैरे त्यामुळे आणि सगळना वातावरण चेंज होतं ना त्यामुळे आजारीच पडतं.
आणि पाहण्यात पण चेंज होतो ना त्याच्यामुळे तर आजार पण वाढतय ना.
शेतकत सगळे आजार पाण्यापासूनच होतात दूषित पाण्यामुळे चालते काय बाकी मोबाईलच.
मोबाईलच तर काय ऍडव्हान्स झालाय सोडा मोबाईल तर आजकालच्या लहान मुलांना सुद्धा मोबाईल लागतो. त पण जे उडत ते जे उडत ते इझी केलं ते उडत ते उघड पण आहे ना मोबाईलचं काम आजकालच्या मुलांना तर खातनपितना सुद्धा मोबाईल लागतोय छोट्या मुलांना
हो हो मोबाईल हातामध्ये द्यायचा तेव्हा ते जेवण करतात. गेम खेळायची मुलांना आ मुलं मोबाईल घ्यायला लागले त्यामुळे मुलं खेळणं वगैरे विसरलं पहिला होत का?
पहिला आणि त्याच्या मत्र आजार पण वाढले ना मग हे. आताच एवढ्या एवढ्या लहान मुलांना डोळ्यांचं दुखणं ल असते बघ ड. दुे दुखी चालू असत्या पाडदुःखी चालू असत्या.
प्रत्येकाना आजकाल ते चष्मा वगैरे लागलाय या दृष्ट
कमी वय आपल्या वेळेस असं होतं का आपल्याला त्रता ह पाच सहा वर्षात मोबाईल अ म्हणजे हे करायला हँडल करायला भेटायला लागल्या नंतर पहिलं होतं का आपल्या वेळेस हम्म. आणि आत्ताच्या म्हणजे एवढा इन्व झाला की कोणतं सोल्युशन जरी कॉलेजमध्ये म्हणा शाळेत म्हणा. आपल्याला जर नसलय तर आपण लगेच युट्यूबला टाकतोय लगेच बघतोय. ते चांगलं पण आहे जेवढं चांगलं आहे तेवढं ते आता आजकालच्या मुलांसाठी खराब आहे कारण मग मुलं काय करतय मनाने काहीच करत नाहीत फक्त मोबाईल.
मु आजकाल टाईप करतात लगेच सर्च करतात उपलब्ध होत आपल्या वे कं होतं की एखादा निबंध लिहायचा म्हटलं तर आपण लायब्ररीत जाऊन एखादा पुस्तक घ्याय.
आणि ते कसं मेंबरीचा मेंबरीचा वापर काही करतच नाही डोक्याचा वापर करनाच झाले त काय थोडं जरी आडलं की लगेच युट्यूब आहे लगेच मोबाईल आहे ते नाही दिलं तर मग बघताय आताची मुलं कशी करतेात ते
त्यांच्यापेक्षा आपल्याला पण एवढीच सवय झाली ना आपल्याला पण लगेच फोन पे गुगल पे कुठं जायच असेल तर लोकेशन कधी कोणाला पण विचारच नाही. एखाद माणूस जरी आजारी असेल ना तरी आपण त्याला असं भेटायला जात नाहीये. मोबाईल करायची व्हिडीओ कॉल करायचा. आणि आपल्याला पण मोबाल आपल्या रेंज नसली किंवा मोबाईल म्हणजे आपला स्विचॉप वगैरे झालं तर आपलं किती म्हजे आपल्याला त्रास होतो मोबाईल, मोबाईल
त्या जरी सकाळपासून दु पार पर्यंत नसल तर आपलं तर कसं होत. कधी मारतोय रिचार्ज असं होत आपल्याला.
टीव्ही लावून बसत नाही हातात मोबाईल घ्याचा मोबाईल मुळ सगळं आपल्याला सम तय काय प्रॉब्लेम असलं कुठलाही प्रॉब्लेमच सोल्युशन असलं तर मोबाईलवर टाकायचं नाही तर
होय
हा आहे.
नाही नाही बरोबर आहे तेवढा फायदा पण आहे ना
लागत काय काय मुल मनोरुग्ण झाले. काय काय मुलांना?
हा म्ई तेच सांगते आणि
पणा वाढलाय किंवा आजकाल मु ओबेसिटी वगैरे कसं प्रमाण वाढल्याच. मुलाच मुलं असशी मैनी खेळ वगैरे खेळत नाही ओ.
सगळं बंद झाले ते आता पोरांना य त्यात कसलाच रस राहिला नाही. कोणत्या मैदानी खेळात पोर तर डायरेक्ट
कशी पहिले क्रिकेट, कबड्डी, खो खो, किंवा लंगडी व वगैरे खेळायचे
आवड
तिथून आली मोबाईल कुठेय मोबाईल घ्याचा
त्यांच्या आवडच नाही राहिली होती मोबाईल मुळ मोबाईल मुळ सगळं बघायला भेटते त्यांना. बाहेरच किंवा आता लहान मुलं कार्टून शिवाय दुसरं काही बघत नाहीत त्याच्यात. टी व्ही आजकालच्या टीव्ही कडे कोणाचं लक्ष असतं का? नाही. टी व्ही तर असाच आहे म्हणून घरात पडलाय मोबाईल प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि घरात असं नाही दिसणार तुम्हाला ते कोणाकड मोबाईल नाही अस किती गरीब असुदे त्यांच्या घरात दोन ते तीन मोबाईल अव्हेलेबल आहेत. आणि कोरोना पासून कस झालंय
ह शिक्षण पण आता बघा मध्ये आता तर सगळ कोरोना पासुन कोरोना पासून सगळ शिक्षण ऑनलाइन झालेय. ना जास्त मोबाईलच्या पुढ बसायची सवय लागली आजकाल आपण पण मोबाईल पहिला आपण आपल्या शिक्षकांची जाऊन भेट घ्यायचो किंवा काय शिकवतात काय ते विचारायचं आज कारन ते सगळं ग्रुपवर पाठवतात, आपल्याला समजतंय त्यामुळं आपण लई त्रास शाळेत जायचा शिक्षकांना भेट
नाही नाही नाही नाही आता तसा त्रास राहिलाच नाही मोबाईल
म्हणजे जेवढे फायदे झालेत मोबाईल मुळे तेवढे तोटे पण भरपूर झालेत. चा जर आपल्याला फायदा हा म्हणजे एका साईडने म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर दुसऱ्या साईडने निगेटिव्ह बाजू पण असतेत नाण्याच्या दोन बाजू असतात तस मोबाईलच्या पण दोन बाजू आहेत.
पण दोन बाजू आहेतच कि हो एक चांगली पण आहे एक वाईट पण आहे आपण ती चांगली वाईट चांगलेच म्हणजे घ्यावे असं मला वाटतं वाईट नाही आजकालची मुलं बघ बारा बारा वाजेपर्यंत रात्रीचा मोबाईल बघत असतात त्याच्यामुळे कसा परिणाम त्यांच्या आरोग्यावरती होतोय ना.
आहो पण समाजामध्ये ना पॉझिटिव्ह गोष्टी पेक्षा निगेटिव्ह गोष्टी आणि आजकाल नाही म्हणजे समाजामध्ये वैगेरे आजकाल बलात्कार वाढलेत किंवा अशील अशील चाळे किंवा आता हे वगैरे बनवतात किती मुलांचे म्हणजे अस अपघात वगैरे होतात हो ते. पडतात ऍक्सिडेंट होतात कुठे जा जातात ते रीलस बनवायला. किती मुलं आहेत पावसाळ्यामध्ये वगैरे पावसाळ्यामध्ये का एनीटाइम रीलस बनवण किंवा आता हे वर पहिले होता आपच्या वेळेस लग्नाच्या वेळेस वगैे अधिक महिना आलेला ना त्याच्या एवढ्या- झालेले ना बाप रे कधी म्हणजे एवढं ती रांगोळी, ती सजावट, ती ओटी भर हे ते त्याच मुळ आजकाल एवढा म्हणजे प्रचार झालाय. हे असं करतात आप कोणता सण यायचा कोणता जायच हे
हम् काहीच कळत नव्हत आजकालचे ऍडवन्स झाले हो लगेच लगेच आपल्या घरात काय झालं की त्याचा त्याचा व्हिडिओ त्याचा व्हिडिओ बनतोय.
लग्न झालं शूटिंग करायचं प्री वेडिंग शूटिंग त्या रील्स म प्रत्येक सण आला की त्या नव्या नवरीच्या संक्रांतीच्या रील्स ते डोहाळी जेवण
डोहाळे जेवणाच्या रीलस किंवा आता प्रि आ
म्ह कि तिचं ओपनिंग च्या रिअल्स
ओपनंग जर
आपल्याला कळायचं आज आनंद झाल्यापासून त्या रील
हा
मोबाईल मु प्रचार झालाय
मोबाईल म सगळं झाले होय ना
आता काय का
आहे आणि
पाच मिनिट मुलांच काय घेऊन बसलंय आपल्याला स्वतःला पाच मिनिटं करमत नाही मोबाईल न
नाही नाही ही गोष्ट खरे आपण कामावरून कधी मोबाईल घेतोय असं होतं आपल्याला
मुलं जेवढी आवश्यक नाहीय आहेत ना तेवढा आपला मोबाईल आवश्यक झालाय आजकाल का तुम्ही बघितले ना काय म्हणजे टी व्ही मध्ये वगैरे अपघात सुद्धा झालेत बा आई मोबाईलच्या रस बघत बसते मुलगा पड किंवा ऍक्सिडेंट झाला असा भरपूर प्रकार झालेले आहेत मोबाईलमुळे
मोबाईल बघत आ ववडीलल आणि मुलांकडडे लक्ष देत नाहीत बेडवरून सुद्धा खाली पडले झाले कि ते व्या किंवा पाळण्यात असाल तर पाळण्यातून सुद्धा खाली बाळा आले दाखवले क तर व्हिडिओज मध्ये तेच ना हो आणि आजकाल घरामध्ये पण तुम्ही बघा आपण जेव्हा जरी वाढत असोक नाही मुलांचं लक्ष मोबाईल मध्ये असत आपल्या मितत्रांचं लक्ष मोबाईलमध्येध्ये असते मोबाईल सोडून ते आपल्याशी बोलू शकतात का दोन मिनट तरी नाही असं सुद्धा चालूय घरा मग
खातात कोणतं प्रोटीन खातात कोणती भाजी खातात त्यांचं काही लक्ष नसत
ते काही लक्ष नसतं हा ह हा मोबाईलच पाहिजे
आपण कसं म ह म्हणजे आपण पूर्ण त्याचा सगळा्या रस आपल्या शरीरामध्ये उतरावा अन्न व्यवस्थित हो त्यांचा एका हातात मोबाईल अस तकड घास तोंडत असतो ते कशावर काय खातात त्यांना काय नाही कळत
होोर आमचं तर आता नाहीच आईवडिलांशी बोलाय त्यांना पाच मिनिटं नाहीत बघा कारण दिवसभर कॉलेजवररून आले कीस बर संध्याकाळीच्या जेळेला जरी बसले तरी मोबाईल असतो हातात
मुलांना लावलेले आहे आपण जे अनुकरण कर आपण जे वागतो ना त्याचच मुलं अनुकरण करतात
हम
तुला पण मुलांना पण पाहिजे
बरोबर आहे ना
प आपल्या कलांकडे होतं का मोबाईल
नाही नाही नाही मग आणि पहिली कशी?
ला आलाय मला वाटत दोन हजार कोरोनामध्येध्ये वगैरे असं झा
हो तेव्हापासून खूप ऍडव्हान्स झालाय मोबाईलला मोबाईल पहिले नव्हता त्याच्या कोरोनापासूनच सगळ्यांकड आहे मोबाईल.
छोट्या बटनाचा फोन होते हॅलो. तेवढा पुुरत हॅलो. आजकाल तुम्ही बघताय बँकेत गेला ओटीपी मोबाईल गॅस बुकिंग कराय. मोबाईल कुठं आधार कार्ड कुठलंही ओटीपी याला मोबाईल पाहिजे.
बरोबर सगळीकडे आहे हो आता आपण ती ऑर्डर जरी टाकतो मिशोला किंवा कशाला ते ओटीपी शिवाय आपल्याला ऑर्डर भेटते का? नाही त्याच्यासाठी मोबाईल लागतोयचं.
प्रत्येक तुम्ही घरातनं बाहेर पाऊल तुम्हाला मोबाईल
मोबाईल पाहिजेल हं बाय चान्स आपण न न समजलेल्या एरियामध्ये ज जरी गेलो तर आपल्याला न विचारता आपण मॅपनी सुद्धा जाऊ शकतो. ना मोबाईल म्हणजे इतका ऍडव्हान्स झाला आणि आता कुठेही जाऊ ऑल इंडियामध्येध्ये आपण कुठे गे आपण चुकत नाही या मोबाईलमुळेच ना.
आपण लोक ना मोबाल आजकाल आपण माणसं पहिलं कसं आपण विचरायचो माणस. बोलायचो कुठ?
आता माणसांची माणसांशी बोलायला पण पोरं आताची काय म्हणतात माहिते काय मग्मी इथं बस तुझ लय काय असतं. काशाला विचरत बसायचं मोबाईल आहे ना. पल्याकडं
हो मोबाईल ला लोकेशन टाक.
हो. मम्मी मोबाईल लोकेशन टकतोय आपण पोहचतोय बरोबर जातोय व्यवस्थीत तम्ही काय टेन्शन घेऊ नका. डायरेक्ट आपल्याला सांगतंय.
म्हणजे जेवढं आणि आ झा आपण कुठ हातात घेत नाही जेव्हा-
नाही नाही नाही कंटिन्यू कंटि कंटिन्यू हातामध्ये असतय हो तर काय? आणि आपण कस असतो वो ऐंका लेडीज मध्ये कसं असतं आपण एखादी रेसिपी बघू शकतो किंवा आपण पुढं काय म्हण ऑनलाईन काम काय आहेत हे आपण करू शकतो आपल्या लेडीज ची सवय हीच असते आपण दुसरं काही बघ तोय का न लागणार आपल्याला नाही तस आजकालच्या पोरांचं कसं असतंयया जे बघायचं ते पण बघायचं जे
चालेलं परत हाच विषय आपण परत कंन्टीन्यु करूया मी तुम्हाला परत कॉल करते
ओके चालेल ठीक आहे थँक्यू ह.